हॅलो
हा हॅलो
आवाज येतोय?
हा हा या लागलाय आवाज.
हा बोला
हा बोला, काय करताय? हम्म नाही अजून मग जेवलेले आता एक अजून एवढ्या लवकर कुठे? आता एक वाजता जेवणार.
हा
अ तुम्ही जेव, तुम्ही जेवलासा? पाऊस अं अजून पाऊस काय नाहीये म्हणजे वातावरण तसं पूर्णपणे हाय पण धड त्या पावसाकडं वरती बघून वाटना पडणार पण हाय कळना आणि नाही पडणार ते पण कळंना म्हणजे सकाळपासून सेमच वातावरण आहे. त्यात काय हालचालच नाही, म्हणजे किमान मध्यंतरी जरा पडून जर गेला असता तर हा बाबा पडणार हाय म्हणायचं किंवा मध्यंतर चू कुन जर ऊन वगैरे आलं असतं, तर समजलं असतं उघडणार आहे. असं हेच झालंय मळपाचं आलंय, फक्त खरं काय त्याच्यात पडेना पण आणि कायच नाय.
नाही ठीक आहे, तिकडे आता पाऊस होता चालू?
तिकडं पाऊस चालू झालाय?
हो होता, आत्ता गेलाय पाच मिनिट झालं.
हो का?
हो
हा मग तसं इथं, तसं काय अजून पडला नाहीये.
हा
बघूया पण आता काय पावसाळाय म्हटल्यावरती, पावसाळा हाय म्हणाल्यावर चालायचंच. कधीही पडायचा, होय.
नाही ते तर आहेच.
आव आवडतो का नाही पावसाळा तरी?
आवडतो पण, जास्तच आहे ना आता जरा ह्यावेळी. म्हणजे पाऊस कसा थो दिवसभरात एक थोडा वेळ तरी बाहेर पडायला वेळ भेटला पाहिजे, एवढा तरी गेला पाहिजे. पण इथं असं नाही होत आहे, कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आणि त्यात अ मी गावी आहे तर गावी तर थोडा जास्त त्रास होतो मग.
होय होय होय पावसांचा
म्हणजे आता तशी मी मुळ मला काय नाही त्रास होता पण ज्या लोकांना बाहेर रोज कंपल्सरी जावचं लागत तर त्यांना त्याचा खूप त्रास हो
त्रास होतो होय पावसाचा. पण एक एक इतकी इतकी पावसाला हे आसतात ना ते काय? कसा? केवढा पडतोय काही लक्ष देत नाहीत.
हो, आता कसं असतं ज्यांना आ ते जे ज्या जे लोक काम करतात कामासाठी बाहेर जावं लागतं, त्यांना काय तो विचार करून तर चालतच नाही अजिबातच हो.
तेच्यात ज्या सगळ्यात जास्त हे म्हटलं तर आपले गावाकडं आपली शेतातली काम करणारी ती एकदम बाई बघं त्यांना बघितलं की स्ट्रॉगच काय खतरनाक ती पावसात काम करताय रे. अ ह ह ह्या पावसात मसल्या काम करत असतात ते आहा
तुम्हाला झाडे आवडतात का?
झाडे आशे म्हणजे हम आपले अम आवडतात, म्हणजे तसं आपली म आसं वाढवायला वगैरे तेन आशे आवडतात आपली मोगऱ्याची म्हणा, गुलाबाची, किंवा असं हा आशी फुलाची झाडं आपली आवडतात आशी जी आपली महाराष्ट्रीन झाडं जे आहेत ना तेन आशी आवडतात तशे हा. मला आसं असं लावले आसं लावले आता ह्या पावसाळ्याच्या दिवसातनी असं पूर्ण हिरवीगार झालेली जी झाडं असतात का नाही? पा आसं पानं वगैरे येऊन वगैरे असे बघायला वगैरे तेन मस एक तो त हेच आसतय वेगळंच वाटतंय, बघायचं एकदम मन आसं एकदम प्रस न्नच होतय ते.
हो. आता इथ पण आमच्या दारात पण खूप झाडना फुलं लागलेत आता. हो तीन चार प्रकारचे गुलाब आहेत,
हा हा हा हा,
हा फेंट गुलाबी, डार्क गुलाबी, केशरी कलर पांढरा असे गुलाब लागलेत हा निशिगंधाची निशिगंधाला फुल येत्यात आता.
माझं आवडतं फुल ते निशिगंध. मला खरं खरं हो हो होय मला खरंच आवड खूप आवडतो, त्याचा ना एक त्याचा ना वास बघायचा किती छान असतो. इतकं ते एका वेगळाच त्याला वास असतोय एक. छान वाटत ते बघून
मी पण आता केवडा लावायचं म्हणायलागलीय पण, केवड्याला थोडं साप येतात म्हणतात ना?
केवढा म्हणजे तुम्ही सोनचापा म्हणालासा काय?
नाही, केवढा.
म्हणजे केवढा वेगळा आणि सोनचापा वेगळा?
हो हो हो, सोनचाफा आपला पांढरा साफा असतो,
हा मा
पांढरा चाफा असतो महिती आहे का? तसाच असतो फक्त पिवळा असतो सोनचा आणि त्याच झाड पणं वेगळं असतं हा आणि केवडा अ पूजेला वगेरे वापरतात बघा. शंकराला केवड्याच फुल वाहतात किंवा अस असत ते.
ते का असं असतं, फुल म्हणजे फुल पानाला लागून असतं बघा, मोठं एक अ हम्म एक फूट एवढ असतय.
अ फुल असं मो हा म्हणजे असं बघायला पाहिजे म्हणजे मी नाय. होय का? मग ते त्याला त्याला पण वास असतो का मग भरपूर असं?
हो हो हो. केवड्याला वास खूप असतो.
हा आ म्हणजे सोनचाफ्याला पण कसं पूर्ण वाळ
हो, मी सोनचाफा लावला होता. पण सोनचाफ्याला जास्त पाणी लागून चालत नाही ना, तर इथं पावसाळ्यात तो सोनचाफा जगत नाही. हा प्रॉब्लेम होतोय, कारण अ उन्हाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्यात त्याच खोड जर झालं, मो ठ आणि ते जगला तर तो जगू शकतो, पण मी लावताना कसं पावसात लावायला लागली, तर ते जगतच नाही.
म्हणजे त्याला म सोनचाफ्याला पण तसं असतं का? म्हणजे
हो हो, सोनचाफा जास्त पाणी नाही त्याला
हा सोनचाप्याचं झाड हालक असतं म्हणतात सोडा खर.
हा एवढं पण हलकं नसतं ते, पण त्याला खूप वर्ष लागत, त्याला मोठं व्हायला अस थोडं.
हो का? हा हा.
हू हू हू. म्हणजे मोठं म्हणजे ऑलरेडी ते आपल्या उंची, आपल्या कमरे एवढं किंवा कमरेच्या वर एवढं तर झाड ते असतच असतं.
हा हा.
पण कसं, आंब्याच कसं बुंधा जाड व्हायला, मोठा व्हायला थोडे दिवस लाग तात, तर तस अस सोनचाफ्याच पण हा.
तो तेवढा वेळ घेतोय, तेवढ्या फुलं लागण्यासाठी हू हू हू.
शेवंतीची फुलं लागलेत. सदाफुली
अरे वा! म्हणजे बरीेचशीच, तुमच्या इथ झाडं आहेत कि मग. अरे वा वा वा! मग तुम्ही असे अ फुल्ल अशीे ग म आ असं आणायला जायला कुठे लागत नसतील, सगळी दारात फुल.
नाही.
हाय का नाही. देवाला सगळी फुलं. सगळ्या प्रकारची फुलं देवासनी.
हो.
नाही छानच कि म. मला खूप आवडतात. मी तशी आम्ही आता इथ कस फुल म विकत आनुन वगैरे ते न अशी, मग ते असं कायतरी अचानक कवातरी म दिसल नव फुल कुठं? मग आम्ही असं त्याला असं प्रेमानं बघत बसलेलं असतय होय का नाही? होय.
आणि जिथे फुल असतात, तिथं वातावरण पण थोडं छान पॉझिटिव्हीटी राहतय. वातावरण चांगलं राहतं. हा.
हं बरोबर.
म्हणजे छान वाटत थोड किंवा जर तुम्ही आजारी असाल, मन थोडं लागत नसेल हे तरी ते सुद्धा वा त्या अशा वातावरणात थोडं छान वाटतं.
ह हो त्या झाडांच्या असं बसलं ना त्याच्यामध्ये की छान वाटतं खरंच
हो
हो असं आणि त्यातलं त्यात मोठ मोठी वगैरे झाड अे असलीत ना बघाचं आपण उन्हाळ्या वगैरे ते ना असं बघायचं असं र खर तर उन्हात वगैरे आणि असं त्या झाडाखाली बसलं ना बघायच एक काय तरी आपण वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटतं तस शांत सावलीत वगैरे बसल्यावर अ
मला पण झाडं खूप आवडतात मला शहरात राहण्यापेक्षा असं अशा वातावरणात राहायला खूप आवडतं. म्हणजे जरी शहरात जरी असेल तरी तेवढा स्पेस हवा कि बाबा आपल्या दारात बाग करता येईल एवढा एवढी तरी जागा हवी अशी
हम हम नाही नाही, तसं पण आहेच म्हणजे कसं झाडं वगैरे ते मुळात आहेचच त्याचे ते त्याच महत्त्व हे वेगळंच आहे पण झाडांच्या मुळे खूप काय असं म्हणजे आपल्याला मिळतय भरपूर गोष्टी म्हणजे झाडांच्या पासून मिळतात, ते मुळात आता ते ऑक्स पाऊस पडणं वगैरे हे सगळं ते झाडांच तर काय आहेच त्याच्यावरती पण ती एक खूप म्हणजे ते का काय माहिती आपण एखाद्या बघायचं झाडाला एखादा जर जीवलागलेला असतो. हो ना तर त्या झाडाला ना रोज बघितल्याशिवाय आपल्याला बघायचं हेच होत नाही असं-
नाही ते तर आहेच
नाही. असं वाटतं की ती आपल्याशी काहीतरी बोलत वगरे अस एवढ्यात हे होते झाड होय होय
झाडां ज्यांना झाडांची आवड असते ना त्यांनी तर म्हणजे खूप जपतात झाडांना वगैरे
हम्म
आणि ज्यांना झाडांची आवड असते अ त्यांच्या घराजवळच किंवा त्यांच्या आजूबाजू वातावरण छान होत छान राहत वातावरण हो
एक हो एक आणि एक एक झाडांच्या मध्ये ना एक आता ते लिंबाचे वगैरे झाडं ना आपण म्हणतो कडूलिंबाचा हा म्हणजे ते असत कडू पण बऱ्याच औषधेने एकदम गुण त्या झाडांच्या खाली कधी पण बघायचं उभारल की कायम तुम्हाला गारच हवा आणि गार णार त्याच्या खा त्याच्या एकदम हा प्रत्येक झाडाच्या माग वेगळं आहे. हा
माझ्या माहेरी खूप झाड आहेत आणि जर माझं लग्न झालंय तिथं माझ्या सासरी अजिबातच झाड नाही. तर तुम्हाला एवढं छान नाही वाटत.
अरे ते दोन्ही पैकी एवढं विरुद्ध झालं म्हणजे जिथं माहेरी एवढी झाडात मी येते नस तिथं जा गेले नाहीत म मग तिथली असं असं वाटलं ना म्हणजे असं लावू वगैरे शकत नाही का मग तुम्ही तिथं सासरी हा!
पण मी कंटिन्यू तिथं नसते ना जर मी माझ्या हा नवऱ्यासोबत थोडं बाहेर वगैरे जाते, तर त्याच्याकडे तेवढं कोण लक्ष नाही देत.
नहीं असं हा हा! नाही बरोबर आहे लावल्यासारखं ते लक्ष द्यायला पण पाहिजे, तिची निगा व्हायला पाहिजे.
हो हो हो मी लाव ते सारखी पुन्हा ते मरतात, पुन्हा मी लावते असं झालं दोन तीन वेळा. तर परत म्हंटलं मी कि कोणाच्या विश्वासावर ती लावायलाच नकोत, आणि उगाच ते मरून जातात तर ते परत वाईट वाटतं जास्त. का तर मी इथून ती कडे घेऊन जाते, इकडून तिकडून झाड आणते लावते आणि ती मग नाही जगली की तर उन्हाळा तर ह्या वर्षी कसा होता बघितला ना तुम्ही.
हो भयानक होता उन्हाळा.
तो!
होय होय.
द्या म.
तर त्यामुळ मला तिकडे एवढं नाही आवडत.
हू! बाकी जेवणात काय बनवलंय तुम्ही आज.
आज जेवणात म्हंटलं असं तर आज. अ ब-बटान्या ची भाजी बनवली आज.
हां!
हा म्हणजे सकाळचं कसं होतंय, म्हणजे निवडा निवडीच्या भाज्या जरा बनवणं जरां असं कारण म्हणजे वेळेच्या ह्याच्यासाठी जरां निवडा निवडीची भाजी कारण जरासं मुश्किलच होतय ऍक्च्युली मुलांना डबा आला त डब्या ला खरं बघाय गेलं त तस पालेभाज्या हे ते ह्याच मुळात गेल्या पाहिजे. पण! म नाही म ते कसं होतं सकाळची सगळी गडबड असते, मग एक तर आदल्या दिवशी रात्रीचं मग निवडा निवड करून ठेवाया लागते हा मग. आता कसं होतं म सकाळी लै लईच गडबड उठल्यामुळ मग सकाळी जे आपण म्हणजे उसळ वगैरे चिरळून पटकन भाज्या होतील, हे अशा भाज्या मग कराव्या लागतात.
रोजा सकाळ हा म सकाळी गडबडी न म्हणून मग आज बटाटू ची भाजी केलेली. चपाती बनवली. हो म आता काय म संध्याकाळच असतं मग सं त्याला वेळ असतो आपण निवांत असतोय. पण भाज्या मारो घरी सगळं. मग सगळे खातात म्हणजे कुठली भाजी खात नाहीत असं नाहीय त्यांचं.
हा हा हा नाही मग ठीक आहे, मग बनवायला काही नाही वाटत हा
हा म्हणजे सगळ्यांना सवय लावली की बाबा हा मग ती कोणतीही भाजी असो. कोणती मग तुमची म आठवड्यातून एकदा कारलं करणं हे तर फिक्स असो. किंवा मग म्हणजे ते म्हणतात ना, एकेकाला मेथी आवडते. एकेकाला ते शेपूची भाजी आवडत नाही. त्याचा वास येतोय म्हणतात.
हा,
शेपूची भाजी वगैर नाही तसं नाही. घरी मी सगळ्यांना सगळ्या सवय लावलेल्या आहेत. त्या सगळ्याच भाज्या खायाच्या प्रत्येक भाजी मध्ये वेगवेगळ जीवनसत्व असते.
हो, नाही ते तर आहे.
पाहिजे हा ते मिळालंच पाहिजे, ते शरीरात त्यामूळ वेगवेगळ्या भाज्या